बोला.
मार्क्स. आज उशर पण झोपले वाटतं बाळ
आज झोपले वेळापर्यंत हो या सकाळी लवकर उठलेला ना अजून तरी उठलेलं नाही आत साई शिवांश
शिवाश आणि मोठ्याच
साईराज
हा हा
हम्म
ह म काय नाही बसायचं किती आरत आता पाच वाजेपर्यंत
हा हा हा
हम्म बाकी मायरच
माहेरच्या आहेत सगळे बरे आहेत
हम्म बही नाही का नाही
बहीण आहे की
भाऊ
आहे भाऊ पण भाऊ तीन वर्षां मोठा आहे बहीण दोन वर्षां लहान मोठी सॉरी हा
मी मोठी आहे तच्यापेक्षा नाही ललेली मी मोठी आहे माझ्यापेक्षा लहान दोन वर्षांान बहीण आहे तिच्यापेक्षा तीन वर्षांने लहान भाऊ आहे मी उलट सांगितलं पहिला ह
हा हा मला दोन भाऊ आहेत मीच मुद्द माझ्या लहान आहेत दोघं पण
हा हा हा
मग काय नाही बसलोय ना दारात ते कुठे गेले दोघजण आमच्याकडें असं वातावरण मोकळं मोकळा नाही सगळं असं माळच आहे त्या मग खेळतात दिवसभर असं गर्दी नाही काय
हा हा हा हा
इकडं वाहनं जास्त नाहीत ना आतल्या साईडला
हा हा हा हा
नेवंतु भय काय्या
चांगला आहे निवांत असल्यावर
होय निवाण य त्यास न खेळायला म्हणजे इंचकंचित गेलतो असं दोन दिवस कोंडून ठेवल्या झालतं त्यास नाही
हा
बाहेर यायला वाहच नाही ना
होय
मागे चालू त्या दंग्यानंतर सारखं वापून बघा
आवाजात राहतात काय माहिती आठ आवाज येतोथ मागांचा आमच्या होय आमच्या इकडं पण सगळं शांत आहे त्यामुळे आम्हाला असं म्हणजे आवाजाची सवयच नाहीे अ
आमासणी पण नाही म्हणजे पोरत कोंडून ठेवल्या का झालत मघ
आणि काय मग बोल
टत
हम्म हम्म हम् निवांतचोय
ह
ना काय माहेरी आलोय परवा एक दोन तीन दिवस झाल जाऊन आलोय
हा हा
हम्म इथंच आहे माहेर आमचं काही ल लांब नाही पाच दहा मिनिटच ला
आमचं मी पाच दहा मिनट आमच मी पण सांगावचेच आहे
हा हा हा हा हा हा
आमचं माळ्यात घर आहे
हा हा आमचं काही लव मॅरज नाहीये खरं आम्ही इकड पर घर बांधले आम्ही आधी कदमवाडीतच होतो
हा हा
मग आता मम्मीच्या इथेच बांधलं इकड जागा घेऊन बांधली तिथे
हा
हां
आमची इथच आहे इथंच माझे तरीी पाच दहा किलोमीटर राहिला आ
पाच दहा किलोमीटर हा् आमचं असेल दोन किलोमीटर लई लांब नाही
पाच सात किलोमीटर असतील तरी पण लाब आम्ही मळ्यात शेतात राहिल ना आमचं शेत ते नाही नदी तिकडला तिकडे घरा आहे
हा हा हा हा हा
तिथंच घर बांधले आम्ही राहनाचा
हम् हम् हम
म
हाणी काय म
काय नाही निबांतच बसायचं दिवसभर आहायला पण गेले नाही दोघ दोन दिवस झालं घरातच आहेत
हम् हम् हम
मग काय चालूय तुमचं
काही नाही आमचं काही नाही आता निवांतय आता तो उठला की चालू होते अजून अजून काही नाही अजून तरी काय शांत आहे आता चालतोय चालतोय
मग पाठी पण फिरायला लागत असेल की
मग चालतोय पळतोय सगळ्या पायऱ्या वगैरे उतरायला बघाय लागलाय आता
लक्ष ठेवाय लागत त्याच्याकडे हम्
लक्ष ठेवाय लागते पोरांच्या वून
होय
तोंडात काहीतरी घालतात
हम्म तोंडात काय तर घालतात पायऱ चढून लुटायची गडबड-
होय
खाली उतरायची गडबड
होय
हम्म म काय नाही बसलोय ना दारात
हा हा हा
हम्म ते गेलेत तिकडं रोडला खेळा आल्यात
हा हा हा
बस लोईताच नाही बघा तस म चहा आता करायचं कि चार वाजता
हा हा हा
हम्म अजून क्या होय लवकरच कृते तो सारखा लागत ते बिस्किट घेतय चा म्हणून चालूच असते त्याचं
हा हा आमचा आमचा असतोय पाच वाजता च
नाही मीचार
पाच पाचचा पुढं ठेवायच आमचा पाचच्या पुढं ठेवायचा त्याच्यानंतर घेऊ घेऊपर्यंत साव वाजत तिकडं तिकडं
ह
कपडे विपडे घरून राह घ घालायची बारीक करून ठेवाय तोपर्यंत इक तिकड हा उठला की आणि ह्याच्या पाठी बगणे चालू
हम्म आमचत चालू असतय सगळं
हा हा हा
आमचं लगेच चालू करतोय तीन चार वाज लगेच चालू हा चहा चा करतोय लगेच
हा आमच्यात पोहरांच काही नसतं गडबडच्यासाठी आमच्यात माझ्या मनातील तेव्हा ठेवायच सासूबाई असतात सासूबाईन ठेवायच
हा हा आमच्या बारक्याला लागतोय लगेच सारखा चार
हम्मम् आमच्यात बारक्याला काही नाही चा वगैरे देत खरं मोठा तेवढा ते पण बिस्किट खाण्यापुरत जरा असाच घेऊन बसते पीत वगैरे काय नाही हा बिस्किट त्यात त्यातच टाकायची नाही ती बुडवून खात नाही तो सगळं त्यातच टाकतोय बिस्किट सगळं चमचाना खातोय
आणि मनातील तशी करतात हे बुडून खायचं नाही तर टाकायचं ते वाटीत सगळं आणि चमचाान खायचं नाही मध्येच ठेवायचं
हा
त्यांचं पण तसं जाय
हा हा हा
हम्म म चला आणय जातय सकाळी मुठठ्याला
नाही नाही येतोय तेच येतो
येत बस ना
हम्म बस बस ऐ क स्कूल बस ऐ क
हम् प्रय
म्हणजे आम्हीच आम्हीच आम्हीच लावल्या नाही नाही प्रायव्हेट वगैरे नाहीये म्हणजे अे निम्म सरकारी असल्यासारखीच आहे एकदम पण अशी पूर्ण प्रायव्हेट नाही आहेे किंवा
सर गवर्नमेंट
नाहीे हा गव्हर्मेंट नाही अशी मीडियमच आहे
हा हा
हम्म फी थोडी है
हां
अशी पूर्ण प्रायव्हेट ला असतात तेवढी नाहीये अस मध्यम आहे आणि पूर्णसारखं तारी पन नाहीई थोडी आहे फी
आ
हम्म आणि बस काय आमचा आम्ही लावल्या बस काय आमचा आम्हीच लावल्या होय
जाय याचा ताप असतोय ना एकाला सोडा दोन तीन माणसं पाहिजे ते लहान मुलाला पण सोबत
व एक किलोमीटर वर आहे ना लांब आहे जायला पंधरा मिनट लागत त पंधरा वस मिनिट मग कुठं चालत बिलत काही नाहीच बसनच
हां हा
ते बसन येते बसन झालं आता चौथीपर्यंतच परत मग गावातच इकडं जायला लागतंय आतमध्ये
मग आता परत आणि स्कूल चेंज कराय पाहिजे की
नाही तेच आहे स्कूल खरं ते चौथीपर्यंत तिकडं फाट्याला आहे आणि अ पाचवी ते दहावी ते गावात आहे इकडं आत आहे
हा हा एकच
चालायला लागते तेवढ ते पण खरं तेव्हा हिकडं का इकड काही बस लावत नाहीत पोर ती मोठ्यांसाठी काही बस नसते एवढी जातोय चालत पर्यंत नाहीतर सायकल वगैरे घेऊन द्यायची
हा चालतंय की हा हा
हम्म
मग काय नाही बसलोय दारात नव्ह
हा हा हा हा
हम् मग
मी तर त्याच्याविषी जाऊन बोलत बसाय नाही नाही तर तो उठला असता उशर आवाजाने माझ्या उठतात मी आता हॉलमध्ये बसले त्याला बसवलं बेडरूम मध्ये झोपवलेथ हॉलमध्येध्ये बसून बोलाय लागलोय
मी इकड झाडा खाली बसलोय आमच्या अच्छा किचनच्या तिथं समोर लिंबाच झाड आहे ना कडुलिंबाच तिथं हाय झाडाखाली
हा हा हा हा
वातावरण पण धड पाऊस पण नाही आणि धड ऊन पण नाही असं मध्यमच वातावरण आहे
आभाळ आल्यासारखं झालंय
मग तिकडें पण तसंच आहे
हो इकडं पण असंच आहे
हम्म थंडीचं वाजायला
हम्म मला काय तुम तुम्हाला कॉल लागणच झालंय तरी पण मी एक पाच दहा मिनिटांंन बघते थोड्या वेळान
हा चालतंय की
काय लागणच झालंय कशा काय काय लागले दोन आणि परत लागणच झालंय आता
हा हा
हम्म हम् मग बघते आता थोड्या वेळाने आणि लावून
हा चालतंय की
हम्म आणि काय बोला उठला उठला आमचा उठला
उठला काय
उठला होय उठल्या उठल्या रडतोयच तो
अ हा
हा
बोलणार का काय
बोला बोला एक दोन मिनिट एक मिनिट राहिलय बोला आणि कट कर. काय झालं काय?
ह्ा
दूध पितोय का नाही वरचं
होय.
अंगावर पाजतायसा.
होय होय.
हा हा. काय नाही बसलोय न दारात आमचं पण परगी रडाल्या चॉकलेट साठी
हम्.
बोल. थांपल्या झालंत काढूयात. हा न का आहे.
काय नाही बसलय न्ह द राती पंधराडाली चॉकलेट आणायसाठी
ह हा हा ह ह.
हम त्या दुकानला कुणाला तर घेऊन पाठवायचं. हम्म. ह. म
चालते तिकडून का नाही हे.
ह.
तुम्ही तिकडून एक दोन मिनिटाने हे करा कॉल कट करा तुमचं तुम्ही करा नाही तर मी कट केला की परत मग ते कॉल ही होत नाही.
हा हा.
तुम्ही करा कटक
हम् बर बर चालतय हा.
हम्म करा आता चालते.
हा.
हॅलो